हॅलो . .
. हे भागव ते भागव अगं हॅलो काय कलाले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
शिशी खरालीच तुझं नाव काय? तुझं नाव काय? पदाव आहे ओय.
आणि तुझ्या पप्पाच नाव‌ काय? पुढ पुढं
दम.
की बोला तुम्ही ते. एक मिनिट झालं.
का आत्ता का? जवळतुन पासा की.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
हो.
नो . .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
तुम्ही आणतय ते मोठ्ठा आणतय ना? अगं हे फक्त पाण्याच असतात. ते पाणी भरपूर निघाले. .
लेयाची गरज साचण्या . . .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
पडतो की . . . .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
. किती दहा मिनिटांनी न दहा मिनिट बोला पंधरा मिंट बोला . . कसा आहे तुम्ही? .
तरी आपण .
बेरोजगार .
. . तुला दाखव पाहिजे. हम्
. आणि काय बोलाय नाही पाहिजे करून देव त्यांना. . . ठीकआहे तुम्ही पडवा की मग तुम्ही सांगा ना मग. उदया तुमचंही जेवण करू नकाराव म्हणजे तुम्ही तुमच्या . तुला सांगते त्यांचं काय सोडून घे त्यांना म्हटून आले की.
उद्या अमावश्या आहे.
. असं पिक्चर त्याली कुंड्याची पण खली टाकतो. . पडलेय तिथे . . . तू नाव बनीच आहे ना असं. . . .
फोनवर सांगायचा काय?
आपण कधी असं उचलतो आणि .
नाही आता मी घरात .
त्यापेक्षा काय करते .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
प्लंबर काही येत नाही.
. . . हो तुम्ही आले.
कुठं तरी बाहेर गेला असेल.
उदया नी मला घर तू जाईल. कधी येणार कधी ना . वेळ नाही ते दोन तीन महिनाने तेच चालव. अरे जत्राच्या उरषपासून सांगा ना तर तू कधीपासन आला ना तुझा पाच महिने भयंती कामं झालोस त्या साठी कामं . बई उद्या हे केरी खरोबरस्त. . . आता पाद्यपूजन करायला पाहिजे असं वाटला. .
हा हो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
चहा पीणार काय?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
. . . नंतर पैसे मी टकाय टकायचे पैसे तुमचं पेन घेतय की. माहती का तुला? . पाऊस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
. . आता कुठं तीन महिने पूर्वी झालेलं, तीन महिने उरतील. . . . आता तेच साडेपाच हजार रुपये माझं जर घरात दिलं तर मला तुम्हाला कोणाला बोट कराला लागत मला मी तुम्हाला कशाला बोट करतो. ह्याने तुम्हाला जर पाच हजार रुपये दिले तर काय अडचण आहे तुम्हाला? . . ते असं नाही वरचा वेगळं असतो, तुम्ही बाजार सांगा बरोबर नाही. .
दे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
तुम्ही पिणार गं.
कारण चहा तु करतेस. त्यामुळे सगळ्यांना चहाची सवय लागली.
हा यो किती अडीच तास झोपलाय.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
ह्याला आवरून जाऊ या. . .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
. . एका बाईने व्हिडिओ केला काय?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
रे तू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
एक तास झोपलेलं जरा बरं वाटतेय. . . . . . .
रूपाली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
शिर शिर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
रूपाली शिरशिर कदम. . तू उद्या मला बोलावला बाय गं.
. हम्म किती गोड आहे?